हा यालाय यालाय
बोल
जेवले जेवले ब तू
नाही अजून जेवणारे
हा हूं अगं ते हे विचारायचं होत तुला कल्याणीचे पप्पा वारले काय
होय
कधी ग नाही
हूं झाले की आता त्याला दोन तीन वर्ष झाले अस
होय मी सकाळी बघितलं ग सकाळीस स्टेटसला मिस यू पप्पा म्हणून ठेवलेल मला काय माहित नाही सोड.
नाही नाही आता नही ते झालं ते आता दोन तीन वर्ष काहीतरी झाले असतील बघ तेला
हा हा हां आ
टायगर हल्स
त मशीन वर बसलोय.
होय शीवायल्यास
शिवायला अजून बस सुरुवात पण केलो नाही पहिला बघूया म्हनलं फोन करून
हूं हूं हूं हे पण बसलय बाई हा हा
नॉट्स थोडं लावायचं राहिलय.
मी पण शिवलो काल आजूनइ हाय काय होई नाच झालय एतातकी
पणलई पेंडिंग पडल्यात ग
मय मी एवढ घेत नाई बाई होतय तेवढंच घे ते बघ मी
तू भाहेर पण हे करतीस नई मला भाहेर नाई कुटं मी हेच ज हेच तेवढं करतोय तर कस पोरींना बरत ते नसल्याम
बाई मी पहिला हेच करत होतो घरात च होतो आम्ही कूट ट एवढे ब्लाउज मी अक्षरशः मी रडायच्या घाईला अलतो.
होय ही ही
त म्हणून पिको फॉल पण तेवढीच आणी अ पिको च नाही अग खर बायका कस करायच्या मी कस करते माज्या साडया आहेत की नाही आ अ हात शिलाई च घालते म्हणजे खाली वर दोन्ही बाजूला पण हात शिलाईच घालते मी. एकदम बारीक टीप घातलीस की नई
हा
मी तसंच करते बाहेर देत नाही बाई मी फॉल ते लावायला मग बायका असू दे दे असुदे दे असुदे दे तसच करून मग ते फॉल पण आपणच. ते ब्लाऊज पण आपणच.
हा होय तसं लोड होत बाई मला पण लागलं आता मशीन घ्या म्हणून खर मी लोड होतय म्हणून नाय बाई नाय बाई... म्हणजे साधी मशीन हाय ग माज्यात फक्त गड्डा तेवढं आणायचा म्हणलेल, सेकंड हॅण्ड मिळतयं, किती पर्यंत भेटतय.
आमच्या मावशींनी घेतलाय बघ घेणारेस का तू?
किती पर्यंत भेट
त्यो काही तरी चार हजार पर्यंत घेतला बघ नुसता गड्डा हम्म मग तो चांगल्या कंडीशन मध्ये असतो म्हणून चार हजार ला.. घेतल्या ग आमच्या मावशी म मला म्हणत होती घेणारयस काय? मी नको बाई म्हटलं मला
आम् मी पण घ्यायचं काही नाही घेऊया म्हणालत त्यांनी खरं पण कस लोड.... लोड लय होतोय ग...
ये पीकोफॉल ऐक की पिको फॉल परवडत नाही पन्नास रुपये काय तेरा रुपये चा असा... अठरा रुपयचा फॉल पाच रुपयाची दोऱ्याची गुंडी. ह्यालाच आमच पंचवीस रूपये जात्यात आणि हातशिलाई म्हण वेळ आणि कुठं काय करत बस्तितीस ग?
होय परवडत नाही
परवडतय म्हणायचं.
होय होय.
मला पण आहेत खर मी शिवलोय नाही बाई वैताग आलाय मला.
मग नॉटस होते ना तू हे घेत हातावरच करतीस.
नाही बाई मी कापडाच नॉटस करतच नाही कुणाच पण असुदे मी तयार आणतोय अन् लावतोय...
तयार सगळ्याला आपल्याला परवडाय नको काय त्याचे दहा रुपये एक्स्ट्रा जात्यात की...
म एक्स्ट्रा मी दहा रुपये घेतोय नॉटच. नाही बंडल आणायचं ग ए ऐक कुठ करत बसायचं नाही ऐक अ हो सेल आणतीयास ना तू?
होय होय हल
मग किती चाळीस रुपयेला ग बंडल असतोय. त्यात अठरा मीटर असतयं. मग चाळीस रुपये कुठं? अठरा मीटर कुठं?
होय ते हाय सोड.
तर एकशेऐंशी एकशेऐंशी कुट आणि चाळीस रुपये कुट निघत्यातच की आपल पैसे
जे मी ह्य काय ते कापड शिल्लक असेल तर लाव
नाही ग तस करत बसायचं नाही का सांग आप आपला वेळ जातोय त्यात
होय ते तर हायच सोड
ते ते पलटी करा टिपां मारा
ते मी हे घेतलंय की लूप घेतलंय कि ते
तरी पण ग नाही बाई मी डायरेक तिथं बघ तयारच आणतोय मी मी पण बंडलच आणून ठेवतोय.
हा हा
अ सिल्वरच एक आणतोय आणि गोल्डनच आणतोय.
हा हा
तंस दोन्ही लागत्यात ते
होय मी पण आणतोय सोड होलसेल मधनच आणतोय साठ सत्तर रुपये बंडल हाय
कशाचा
तिथं सत्तर रुपय हाय आता आणि किती झालाय काय माहित वाढलय म्हणालतीत मधी
हम्म ते अ
अस्तर काय पन्नास रुपये झालय आता होय पहिला आणलेलं तेव्हा चाळीस होत म आता मधी आणलेलो कनाई पन्नास रु होय म्हणल वाढलय म्हणल
वाढल असलं आता मी पण कसं होतय सांग मी लागलं तेवढच आणतोय जास्त आता आणत कारण मी जास्त घेत नाही ग शिवायला घिऊन कुट ठिवतीस बायका माग लागत्यात लय
होय बाई माझं तसंच झालय की ते पैशे पण देऊन जात्यात नको म्हणल तर आणि ते अंगावर पडल्यासारखं होतय
मुद्दाम का पैशे देत्यात सांग बायका म्हजे लगेच मागावं म्हणून आनी ते पैशे आपण घेतल्यावर त्यांना द्यायलाच लागतंय ग
होय आनि यांना घरात आनि नेऊन द्यायचं आता एक देऊन.. दिल्या बघ मी गोव्याला जायचा आधी देऊन गेल्या.... आनि तेच की घरात पोरींच्या कड न.... पाठून दे म्हणून सांगून गेल्यात तिच्या पोरगीचा साखरपुडा होता म्हणून मी दिलच नई येऊन नेऊ दे.... म्हटलं अनि तीनशे उरल्यावर अजून तीनशे पाईजे कधी ते आता येऊ दे म्हटलं
हो येत असेल शिवाय सेज व्हायनांना नेहुन आणल्या. पोरींना कुठं लावून द्यायचं उन्हा तान्ह च नाई गं द्यायचं नाई तसंच पोरींना.... सवय लागते फिरायची.......
होय म्हनून अम गप्पच बसलोय.. कधी येत्यात तवा येऊदे म्हणलं...
शिलाई तरी किती घेत्या साध्या ब्लाऊजला? बीना अस्तरला सत्तर आय बघ..
सत्तर हे साठ हाय इकडं.... ते बी पन्नास घेत्यात पन्नास घेत्यात अ पन्नास.... हाय एकीकडं.... तेवढं साठ रूपे द्यायला हे करत्यात मी आता वाढवलय साठ.. रूपे किलोय.
नाई नाई सत्तर आय मी सत्तर रूपे घेतोय...... आणि..
ते रेनु सर असते सोड आमचे इकडे देत नी तेवढं
अं एरिया कुठे आता का आमच्या आमच्या खूप दुरत तू सांग नव्वद रुपये शिलाई घेत्यात..
होय....
व आमच्या मम्मी त्यांना सांगते नव आता अस्तरच ब्लाऊज नुसत अस्तर त्यांचं घालतात काय.. दीडशे रुपय घेतात नुस.. अस्तर घालून मी पण अस्तर घालून दिडशेच घेतो.....
हा मी पण तेवढं घेते सोड साध्याला साठ घेतोय...
एक लेस एन काही तर लावलीस की नाही तीस चाळीस रुपये एक्स्ट्रा घेत्यात.... वीस तीसचाळीस.... आमच्या मामी त्या म्हनत्यात नव साधं ब्लाउज जरी शिवून आणलं तरी अडीचशे रुपये...... शिलाई देत्यात त्यांनी....
होय म प्रिंसेस कटला एकशे ऐंशी घेतोय.. हॅलो हॅलो हॅलो हॅलो.. नाही अजून
प्ज घेते वीस रुपये एक्स्ट्रा...
हॅलो हॅलो. काय बडबडाल्या एकटीच? हॅलो. स्नेहा थोड रेंज ईना वाटत. हॅलो. असं इथून हॅलो, हॅलो. ए थांब सोहा पैसे घेऊन जा काय. हॅलो, हॅलो. थांबा का पाच मिनिटं ऐश्वर्या पॅन्टा चांगले आणलीत की. होय? दारावर घेतल्या काय मम्मीनं? हं, कितीला घेतल्या? चंबललआ. पडत्या कुठली. झोपलय ते झोपलय, नाटकी करतंय. अये